येतोय आवा...
हॅलो...
आवाज येतोय का?
हा... खूप बारीक आवाज यायलाय तुमचा.
हो.. का... एक मिनट अ... वॉल्यूम वाढवते. हॅलो.... हॅलो....
हा.... आत्ता येतोय.
येतोय ना... ते ऍप वर न केला की जरासा कमीच होतो बहुतेक...
होय -होय.....
त्याच्यामुळे... हा -हा काय चाललंय?
काय नाही बघा... बसले. तुमचं काय चाललंय?
मी ऑफिसमध्ये आहे. हा मी जॉब करते ना. माझंच हा हा.
हा हा.
तुम्ही काय करता? मग दिवसभर काय असतं रुटीन?
अ रुटीन दिवसभर असं मी गारमेंटला जाते.
ओके.
पण आता पावसामुळं जायला मिळणा ना.
हा हा हा.
पाऊस चालू आहे त्यामुळं.
ओके. हे म्हणजे तुमचं दुकान आहे का स्वतःचं?
अ नाही. स्वतःच नाही.
ओके दुसरीकडे जॉब करता?
हा हा.
अच्छा अच्छा बरं बरं मग त्याचा काय वेळ काय आहे त्याचा?
अ सक अ साडेनऊ ते सहा.
हो का? अच्छा अच्छा. मग आत्ता तिथेच आहे का?
आता घरी आहे. पावसामुळ जाता येईना म्हणून घरीच. घरीच असते आता.
हां हां हां हुं.
अनर्थ.
बरं बर. माझा पण साडेनऊ ते सहा टाईम आहे.
हा हा.
हा. पण मला जॉबच्या ठिकाणी थोडा वेळ मिळतो अधनं मधनं.
होय. अ कधीपासून जॉईन केलाय हे?
इथे मी बरेच वर्ष झाले. मला आता पंधरा वीस वर्ष झालेत ह्या कंपनीत.
अ हं. हे कार्या ॲप
कार्याचं? कार्याचं हम् झालेय. हुं मागच्या वर्षीपासनं सात आठ महिने तरी झालेत. कमीत कमी. हो हो. तुम्ही आत्ता जॉईन केलं का?
हो हो मी आत्ताच जॉईन केले. ते मॅडमन बोललेत ना मला, तुमचा नंबर दिलीत त्यांनी.
हां हां हां. बरं बरं.
ह तुम्हाला पेमेंट मिळले?
हो हो. मिळतात. अगदी भरवशाच आहे. त्याच्यामध्ये काही असं हे नाही आहे फक्त आपली जास्त पर्सनल इन्फॉर्मेशन नाही द्यायची वगैरे असे त्यांचे काही प्रोटोकॉल्स आहेत.
हा.
ते बरोबर आहे सेफ्टीच्या दृष्टीने. हा. त्याच्यामुळे मग आ व्यवस्थित आहे बाकी काही हे नाही म्हणजे त्याचा इश्यू नाही आहे. हा. भरवशाच आहे तसं.
हो हो.
हा. त्याच्यामुळे जे पण आपल्याला टास्क मिळतील ते व्यवस्थित कंप्लीट करायचे.
हा हा तुम्हाला ते टायपिंगच टास्क पण कम्प्लीट. त्याला वेळ मिळत असेल नाही?
हो हो मध्ये मला असा थोडा वेळ मिळतो. मी मार्केटिंग डिपार्टमेंटला आहे ना. तर असं मला पूर्ण वेळ असं नसतं. कामामध्ये बिझी.
हा.
अधून मधून येत. म तेवढा वेळ म मला काम असत. म इतर वेळेला बऱ्यापेकी फ्री असते. म तेव्हा म मी करते थोडं थोडं काम करते. कार्याचं असं करत असते. हां तेवढंच असं हो म काय. आपण नाहीतरी मोबाईलवरती नको ते बघत बसतो. यू ट्यूब वगैरे.
हो.
स्क्रोलिंग करतो. काय काय बघत बसतो. त्याच्यापेक्षा थोडंस आपल्याला कमायी. हो ना साईड बाय साईड. हो आणि बरं वाटतं म्हणजे नाही का? म्हणजे असं टाइमपास झाल्यासारखं नाही वाटत. आपले हो ना थोडेसे
ओळख पण होत
ओळख होते मेनतेचे. म्हणजे मी मागे पण काही केलेले टास्क ना. कार्याचे. तर माझ्या चांगल्या मैत्रिणी झाल्या त्या त्याच्यानंतर म्हणजे अशा. फोन फ्रेंड केल्यानंतर चांगल्या मैत्रिणी झाल्या असं! आधी एवढी नव्हती ओळख. पण मग फोन वर वगैरे, बोलणं झाल्यावर मग, चांगलं मग झालं आमच मैत्री असं. असं झालं. हा. म सकाळी मग घरून निघताना सगळं करून निघतं का तुम्ही?
सगळं करून. हम्म. सगळं करून निघायला लागतय ना? मम्मी बी जॉबला जात्या. हम्म.
अरे बाप. सगळे बिझी बिझी.
हो सगळं बिझी बिझीच.
हम्म.
मग थोड दिवस घरातच होते ना आता. मग ते मॅडम म्हणाली त हे जॉईन कर म्हणून.
हा बरोबरे. मग काय? ते म्हणजे आपल्याला कसंय. घरात बसून पण करता येत. आणि कुठ ठे असल बाहेगावी तरी करता येत. हा. ऑफ फिसमध्ये पण थोडा वेळ मिळत असेल. तरी पण करता येत हे आस आहे. त्याच्यामुळे मग चांगलं वाटलं मला तर ते. फारच चांगलं वाटल.
हा हा. मी परवापासन जॉईन केलेय. छान वाट टालय मला. हम्म.
मी म्हणजे बऱ्याच मागच्या वर्षीच झाले ना जॉईन. म त्यांचे वेगळे वेगळे टास्क होते आधी.
हा हा.
छोटे छोटे होते. पण छान मजेशीर होते. करताना मज मज्जा आली. जरासा आपलं बोलायचं ते टाईप करायचं वगैरे. काय काय रेकॉर ड करायच अस. ते झाले म त्याच्यानंतर मागे माझे फोन फ्रेंडचे पण झाले.
हा.
विसेक टास्क झाले, आणि आता परत नवीन आलं, मग करत होते ते. मध्ये टायपिंगचे वगैरे पण, झालेले येत. तुम-तुमचं झालंय का, टायपिंगचा टास्क?
टायपिंगच अजून नही, हे माझं तीस झाल्यानंतर न, येणार ना?
ओके-ओके हां, हां टास्क कमप्लीट झाल्याशिवाय पुढचा नही मिळणार, बरोबर य हां ह.
मग बऱ्यापैकी झाल्यात आता, मग अजून थोडे, बाकी आहेत ना? म ते काल, त्या मॅडमांच पूर्ण झालं ना.
हा हां.
हा म्हणून तेने, तुमनी आणि मला सांगितले.
हां, मी पण तेच बघत होती, की कोणी असेल तर म आपण करून, आपले कमप्लीट करू, आता ह्या वेळेला मला, थोडे कमी आलेले येत. पण जेवढे, तेवढे कंप्लीट करून टाकू म्हटलं, रविवारपर्यं
होय, हे कंप्लीट झालं कि, कस बरं असते ना, टायपिंग.
एकदाचं, हो एकदाच आपल्याकडनं झालं की, मग काय नही, मग ते पुढचं येईपर्यंत, आपण वाट बघू शकतो, असं
हां.
तर मग, घाई गडबड होऊन जाते, ऐन वेळेवरती, म्हणून जसा मध्ये-मध्ये वेळ मिळेल, तस-तस करत राहायचं असं. दहा मिनिटं म्हणजे, काही जास्त नाही आणि होऊन जातात पटकन, हां पटकन होऊन जातय. आता म्हणजे, हां मला ऑफिसमध्ये थोडं, एक काम यायचं य, पण मध्ये मला पाच दहा मिनटं वेळ होता, म म्हटलं एवढा, एक कॉल करून घेऊ. म्हणजे मग, मी मग माझ काम करायला मोकळ असं, म परत म नंतर दुपारी वगैरे, बघेन मग, लंच नंतर वगैरे, हां.
म्हणजे हां, अ किती? अ साडे नऊ नंतर ना, चालतय मला रात्री, असते मी. साडे दहा पाऊणे अकरा, पत्तर
हो न, हां हां हां, चालेल ना बघते, माझं पण असतं, पण आपलं कस, घरी गेल्यावर बाकी, खूप काय-काय करायचं असतं ना? मुलांचा, हो संध्याका ळचं, सगळंच आवरायच अस
होय होय आवरा
चं दुसऱ्या दिवसाच, वगैरे पण अस त तयारी थोडीफार, त्याच्यामुळे माला ना, संध्याकाळी फारसा वेळ नही मिळत.
हां.
पण मं, जर समजा, अगदी खूपच अडचण, खूपच अगदी प्रॉब्लेम झाला, तर मग मी करून घेते की, अगदी आता अर्जंट झालंय आता, तर मग वेळ काढते, आणि करून घेते. पण मग शक्य तर, नाही तर, असं मध्ये-मध्ये वेळ मिळेल, तेव्हा करून घेते. असं करते, हां तुम्हाला तिकड नही मिळत का, वेळ?
वेळ म्हणजे, अस त जादा करून नही ना, घरी असल्यामुळं, घरात अ म्हणजे येण जाणं सगळ्यांच असत ना, आणि ह्याला कस एक कांत लागतय
हो ते तर आहे, नाही जॉब करता त्या ठिकाणी नाही मिळत का, जमत नही का?
त्या ठिकाणी नाही ते, भरपूर तित मशनी वगैरे आहेत ना
हा
हम्म, त्या ठिकाणी होय आवाज पण येतोय आणि मुल वैगेरे भरपूर आहेत.
बर बर, हा हा, हा, बर हा हा चालेल मला वाटत, झालेय बहुतेक दहा मिनिट? त्यांच काहीतरी दिसतय, तुम्हाला आल का काही नोटिफिकेशन?
अ आठ मिनिट झाल्यात.
आठ झालेत का? ओके ओके काय हरकत नयी, मला आत्ता अस दिसतये काहीतरी.
हा हा, आट झाले अजून दोन मिनिट
काय हरकत नयी अस कायी नयी, आपल्याला ते टाईम दिल्यामुळे म आपल्याला अस वाटत उगीच जास्त वेळ होऊन गेला, तर मग? कॉल आपला काउंट पण तर व्हायला पाहिजे, उगीच नको त्याच्यामुळे
क टाइमिंग कडे पण त्या लक्ष नसतय काल तसच हो हो त्या मॅडमाच आणि माझ आम्ही गप्पा मारत होत त्यामुळ आमच दहाच्या पुढच जायेच होत
नाही थोडफार गेल तर चालत, हा अगदी
सांगत ओते आता आपण परत करूयात म्हणून, अ
अक्युरेट अस काही नही पण मग आपल्याला परत कॉल कराय केल्यावरती बोलायला पण मॅटर पाहिजे ना, हा खर ना, हा तुमच्या सासूबाई कुठे जॉब करतात?
नाही अनमॅरिड आहे मी.
अच्छा अच्छा तुम्ही मम्मी बोलल्यात तर मला अस वाटत की सासू की काय? अस ओके ओके अच्छा अच्छा चांगलये चांगलये, मग काय? नाही बर असत ते एक आईच
काहीतरी आणि थोड मम्मीला फार मदत हो हल्ली महागाई किती वाढलिये
खरये खरये, नाही मी पण म्हणजे लग्नाच्या आधीपासनच जॉब करत होते कारण मग आपणन शिकल्याचा काहीतरी फायदा पण व्हायला पाहिजे आणि आपण जरा अपडेटेड पण राहतो ना, अस जरा बाहेरच्या जगाशी छोटस का काम असे ना, पण ते करत राहिल तर मग आपण थोड अपडेटेड राहत
होय आपल माइंड पण फ्रेश राहतय
खरये, थोडा तरी आपल्या बाहेरच्या जगाशी संबंध आला ना कि मग आपण फ्रेश राहतो जरा हा नाही तर मग नुसत घरातल घरात आपल करून मग खूप बोर व्हायला लागतय, झालय ना अ मी बघते मी जरा वेळाने करेल कार मला थोड कामये आता हा, सांगेल तसा मेसेज करेल मी आपला ओके, ओके बाय बाय, ओके बाय